हॅलो.. हा.... हॅलो
हा
भैयाच... अकरावीला आर्टस घेतल्या गेलं.
ते नई होस्टेलल... आयटी जर करायचं असलं ना.. मग ते नई... आर्ट्स
ते नई म्हणे ना... सायन्सला महाराज
कोण?
महाराज... सायन्सला नई म्हणी त्याला त्ये म्हणी... इथं रेगुलर लागतं रेग्युलर लागतं... अन त्याला... सायन्स मध्ये एवढे मार्क ए का? नुसतं चाळीसच मार्क ए अन इंग्लिशमध्ये किती... बावन मार्क ए... निदान साठच्या वर तरी मार्क पाहिजे तेव्हा घ्या... घ्यायला पुरतं... अन रोजच जायला पाहिजे तुम्हाला माहिती म्हणे... आपल्या इथून रोज जाता येत नाई त्याच्यामुळे त्याचं रेग्युलर होणार नाई आणि आम्ही सायन्सला ऍडमिशन करणार नाई.
नई पण नई पण... त्याचं जर ऍडमिशन इकडं असतं ना... तो नव्वदच्या आसपास गेला असता. आईशी प्लस कसेही मार्क घेतले असते ना
हा... स्वतः महाराजच म्हणे ना... जर त्याचं नुसतं दहावीचं... हे असतं ना म्हणे अभ्यास तर त्यानं... मी सांगतो म्हणे... नव्वदच्या वर... पंच्याण्णव शहाण्णव टक्के घेतले असते
हा मग तेच ना... कारण की तो पोरगा अभ्यासाचा ए
अभ्यासाचं लई पाठ होतो बरं का त्याला
हा ना मग... ते पण... तुम्ही तर... त्या शेत्रात घालून टाकलं ना त्याला
एवढच वर्ष आहे ना आपलं ते बी कंप्लीट होऊन जात म ड्युट ती लागली तर भाऊ हे कर काही ना काही आपल्याला पर्याय पाहिजे ना रे! आता यांचं असं होतं वातावरण त्याच्यामुळे आपल्याला लवकर त्याला करायला लागलं नाही ते ते नाही ते आपल्याकड पुढ पैसा असला नसला लावायला त
हा मग तेच गुसतेेत
हम्म केलं ते
नाही, नाही महाराष्ट राहिला तो तिकडंच तसंं सेटल होन जाईल
ते तर महाराज म्हणता ये मी त्याला बरोबर करतो तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि सायन्स, सायन्स करू नका कारण की मी त्याला घडवलं म्हणे मला माहिती म्हणे तो काय करणारेन काय नाही तु् काय तुमचं काय चाललं म्हणे सायन्स, सायन्स तुन, तून लावलं म्हणे आणि सायन्सच घ्यायचा असेल ना म्हणे आताच चालल्या जा म्हणे घरी घेऊन त्याला
हम्म महाराष्ट्रात वडे
हा लयेत कडक रे बाबा ते तुम्हाला काही आमच्यावर विश्वास नाही म्हणजे आम्ही त्यांना घडू राहिलो तुमचा काय सायन्स, सायन्स नाचू राहिलो का सायन्स मधच करियर आहे का म्हणे का दुसऱ्या या्याच्यात करिअर नाही काय म्हणे
तस काही नाही हा, हां आपलं ते आपल्यावर डिपेंड क्वालिटी आहे ना महाराज पाहिला त्या दोन, तीन वर्ष माराजकडे तीन वर्षपासून महाराज पाहून राहिले त्याला पोरत काय म्हण
काका गुपचुप बसले
हा महाराज ला विश्वास ना हा पोरगच करण आस
ते माग मागच्या वर्षीच म्हणे त्याला तर याला इथं राहू द्या म्हणे मी त्याला वीस हजार रुपये महिनात देतो म्हणे नुसतं मुलांना शिकवायचं खाण खान सगळं फुकट म्हणे याला अजून काय पाहिजे म्हण तुम्हाला आणि पुढचं अजून काही करू शक तोय म्हणे तो
मग हेच हेच बरं रेन ल तिथ ठेवल्यानंतर कारण की त्यातला एक एखाद जरा तस परफेक्ट झाला ना पुढं चाल जाईल का त्याच्यात
हम होो म्हणे संगीत करू शकतोय म्हणजे संगीताच्या च्यात संी मद्याल मध्ये संगीत क्लास त्याच्या सुधा लागू शकतोय तो संगीत विशारद म्हणून पस्तीस चाळीस हजार रुपय महित म्ह कॉलेला का एक घंटा रोज
हा बरोबर आहे
ह गव वाट
हम् आणि तचं ते होईल सगळं काही होईल
वं मणे
हम्म तचं होईल आहे ते हम्म दोन, तीन वर्ष पण त्याच्यात ना मग
हाय लावलं म्हणे तुम्ही सायन्स, सायन्स पण बोललोच नाही बाबा ते महाराजची माफी मागितली त्यांना म्हणे महाराज माफ करा म्हणे मला काही एवढं हे नव्हतं म्हणे त्याला घेतलं होतं म्हणून मी त्याला बोललो म्हणे घ्यायचं होतं म्हणून पण जाऊ द्या म्हणे आता नाही घ्यायचं म्हणे तुम्ही जे
ह बरर हा
ते म्हणे तुम् जे का हा म्हणे मी बरोबर करतो म्हणे त्याचं पुढचं करियर काय काय नाही
नाही मग त्यांच्याच्यावरच बर य ते बरोबर करते त्याला
त्यांच्या ओळखी बी खूप आहे
हा ते महाराज ओळखी पाहिलं म्हणजे ते कि कोणत तरी चयनला त्यांचे चालूच माग मला नाही सांगितलं दहाद बघित टी व्ही वरती चॅनल होता काही टरतीचालू होत ला आता जिे प्रवचनचं जिर होत त्यांच महाराष्ट्र हॅलो आवाज नाही येत तम नाही आवाज नाही दे रेजील का माझ आवाज जरत ककडे चालट्या चार मिनट ह क ह स ह